हो.
तिलेला हसू येत राध तईला.
कायदा.
म्हटलं दोघी माई बहीण पण मोठी मणस लावते म्हटलं कॉल. मग भाऊजई नाही मला धरलं त किती कि.
मग आता ते राधी घरीच नसते सकाळी लावला तर ते म्हणे मला लावू नको रे मी चालली म्हणे मीटिंग मध्ये मग आता का हाव आता तिला या तरी लागून राहिले आता तिचे कॉल आले म्हणून नाहीत पहिले थोडे तिला लागत होते
चे परत तास चालू झाले शाहिनीचे
तिचेे परत तीस आले तिले तिन काल मला फोन केलं दिवसभर
हेय छान आहे मग मी तेच म्हटलं
तिनं काल मला लावले होते ना काल दिवसभर लावले होते तिनं मला मग नंतर थोड्या वेळ मग मग मी तिला सल्ला केला म्हटलं आता ठेव माय कान लईय दुखून आले मग् म्हणे एयरफोन लावून ऐकत जा ना काना मोबाईल लावून एईक त्यापैक्षा म्हणे मग--सध्या काही लावले होते तिन मग संध्याकाळी दोन तीन पूर्ण केले तिनं
किती भामटी आहे पाहिलं ना
म तिच्या बरोबर पुऱे करता टाईम काढून आपल्याला मी आता लावला होता तर लोक नाही रे मी घरी नाही म्हणें मी शिबीर मध्ये आलेली मी घरी जाईन तेव्हा लावी म्हणें मग श घरी गेल्यावर
झोपत बी नाही रता इथे मी पाहिलं ना आता आम्ही गेलतोत काय तर म्हणे मा नवरे मोबाईल पाहतात ते बारा पवणे बारा साडेबारा पवणे बारा साडे अकरा पावणे बारा पर्यत झोपती नाही तो साई पण नाही त दे किचन मध्ये अभ्यास चालता चाल घेऊन तिकडे बसती त बी नाही ब झोपती नाही का लवकर
काय नाही आपण मी नाही बाई नाही बाई रात्री बी नाही लावला मी एकच कॉल केला रात्रीत बोलली ते भाऊजी मला असे बोलले मग रात्री लावला चं नाही
मला हे म्हणत की तू लाव म्हणे ताईला म्हणलो नको बाबा ते भाऊजी असतात सुनील भाऊजी ते काय मनलेरिया म्हट नको म्हटलं मनलेरी येत ते भाऊजी तसं तर काही बोलणार नाही मला पण बर नाही वाटत म्हट माणूस थकू थकतो नाईट सेकंड काही पाळी त्यांची आपल्याला माहित नसते कशा पा
ते नच ते बोलले दोन शब्द बोलले असते मग लऊन दिले असते त्यांना वांधाणी लावून पाहियला असं लागला अस हा नाही हा लाऊन पायला असता तर मी तेच म्हटलं लावून पाहायला असं लागला असत तर वाां
म्हणलं ते भाऊजी आणि ते ते कंठीच करते म्हणलं
नाही आम्ही अ साडे दहा अकरा वाजेपर्यंत जागी राह म्ही हे पोरं येतात ना माय तेव्हा मग एखाद्या वळेस झोपून जातो आम्ही दोघं नवरा बायको साडे दहा वाजता हे पोरं येतात अकरा वाजता पोर नाही राहत घरात आम्ही दोघं राहतो दहा साडे हा अकरा नाही अकरा वाजे लोक राहतो आम्ही बी अक
कारण रात्रीचा हा दोन तीन वेळेस उठत आहे ना मग तेव्हा झोप उघडली की लवकर लागत नाही मग हा दोन तीन वेळेस उठून जातात!
सकाळी मी कस साडेपाच भाऊजींची नोकरी असली तर साडे पाच जेवणे नाही तर मग सहा वाजता उठते पण मी अकरा चा टाइमच आहे मा झोपायचा
माझं पण सा अकराचा टायमिंग आहे झोपून जाते अकरापर्यंत एखाद्याच उशीर झालात नाही ते अकराचा टाईमीगंच आहे आणि उठायला पण सात सव्वा सात सात पर्यंत उठून जातो आम्ही
नाही उठायला सकाळी मी साडेपाच ला उठते
आ तुमचे डबे गिबे राहतात त्याच्यामु आमच्या घरीच्या यायचे जेवयला आणि त्याच्यामुळ ते करतात सकाळच त्यांचे दोन तीन तिकड बी हे असतं त्यांच काही एक मेनू नसतं त्याच्यामुळे मी काही काही करत नाही हम् त्यांच वेगळ्याच भाज्या असतात त्याच्यामुळे मग मी काही करत सकाळच त्याकरता संध्याकाळचा करते मग त्यात भाजी गिजी सगळं चिरलेलं अस फक्त भाजी फोडणी द्यायची असते पोळ्या तर त्याच करतात मोठ्या येतात हम्म त्याच्यामुळं मग काही एवढं नसतं आमचं सकाळचं पण संध्याकाळचं असतं तर वरण भात भाजी पोळी स्वयपाकाचे भांडे गिंडे झाडजूड सगळं आवरून देतो आपण संध्याकाळचं
हम्म हम्म हम्म
मग हे घरी येत असले की मंग तर मला तर सकाळचं पूर्ण परवडत नाही हे जर घरी यायचे म्हटलं तर मंग तर लई कुठाळणार हम्म्म अरे भुभू नाहीये तो तो काय असलीचा भुभू आहे का धर कोल्ह्याचं अं हे आहे ते दिदीने अरे एवढं काय घाबरतो कोल्ह्याचं चित्र आहे शोधे दे ‌ते त्याचे रान त्याला दिदीने त्या जत्रेतून तर ते दिलं त्याला काढून तर तो त्याला घाबरून राहिला मंग माहि नाही तो घाबरत आहे मध्ये हा हा मी हातात घेते मग ते खाली टाकलेलं गालीच्या वर आणि तो त्याच्या अवतीभवती गोलगोल फिरू राहिला पण ते घेऊन नाही राहिला त्याया हातात आता मी घेतलं ते हासत त्याला वाटलं भुबू आहे भुबू नाही बेटा ते कोल्हा आहे तो कोल्ह्याचं चित्र आहे ते
का गं काय आगाव पोरगं‌ हाय व माय
राधा राधा राधा म राधा ताई च्या म्हणायची छोटे शेठ दर्शन दर्शन ओ छोटे दर्शन शेेठ म्हणते नाही नाही म्हटलं नाही आम्हाला बाप सारखं नाही बोलायचं मग नाही म्हणू म्हणते तिला म्हणायचं नाही मान घिन हलवून म्हणायचं नाही ते विचारे छोटे दर्शन असतंय म्हणतेत नाही छोटे दर्शन नाही म्हणू म्हणते म्हटलं आम्हाला पप्पा नाही बनायचं दुसरे म्हणून नाही म्हणू म्हणती नाही माय मान गीन हालवून नाही म्हणायचं तिले नाही मला नाही म्हणू आ आता आता म अंगावर फेकू राहिला आणि हसू राहिला मला घाबरवून राहिला ते‌ बघ ते बघ
अमित हा अमित मी ते सोडलं आता काय आरसा घेऊन राहिला बरं ऐक पहिले ओ ओ करत होता
हा आता ओ नाही करत आता पप्पा पप्पा करतो दादा दिदी आणि ते घाबरत होता त्याला गोल चारी साईडनं गोल फिरून राहिला त्याला पण तो उचलून नाही राहिला हा असा काय करु राहीला आता दळण मारत फेकू राहिला माझ्या अंगावर घेतय परत हातात त्याच्या आणि परत फेकते ते पाय डोळे गिडे कसे मिचकून ह हिडक र हिड
हम्
लय मटकू हाय लय बरं टाइमपास आहे तो टाइमपास हाय ना ऋषू हैं हसत आहे बघ
टाइमपास तर पाहिजे कि नाही माय लेकानले काहीतरी खेळायला दिवस
आता नाही झोपणार तो चार वाजेपर्यंत चार वाजता झोपल
हा राहूदे
साडे तीन चार चार वाजता झोपल त्याचे ते हे आहे ना गं अशे केसं केसं सारखं ते तर ते वळवळ होऊ राहिल तया तोंडाला शि शी करु राहिले तर हसत
खि खि खि खि करतय तो काय करते पोंगे द्या ना आपण नांगीनेचे पोंगे छोटे असतात ते साधे शिवडे पोंगे मोठे असतात आणि ना नागणीच्या पिठाचे छोटे तो खायला जातो ते बोट असं करतो बर का एक हातात घेऊन ते बोट चावत बोट चावल्या गेला की जर जरा तर ते पोंगा राहूदे बाजूला बोट चाऊन घेते
पण दिदीला म्हटल दिदी तु दाखव त्याला बोटात बसून खायला लावती मम्मीने बघ त्या बोटात नको देऊ तो साईड ला धर दोन साईडने तसच करतो काय सध्या काही तस अस पकडत एक बोट असं वरच ठेवते ते बोट एक ठेवले क ते बोटच तोंडात चावलं जात पोंगार राहून जाते बाहेरून व चावला कि रडत तस त शिव आहे शिव ली जोग मारताय न
हा हा सकाळी येत समज समजतय काय
भो भो करून राहिला त्यांच्या राहिला
हा पहिले तर पटारच
भो भो भो भो
पहिले तर पठाराच होती
अन रात्री बाबांनी खाली नेलं तर नाही म्हणे नाही म्हणे आणि तसा बा नाही खाली जाऊन उभे राहिले तर त्यांना फक्त इथं उभे राहा इकडं तिकडं फिरू नका घेऊन ह
चल चल काय माहिती आमच्या आई गेलेल्या होत्या भेंडी गिंडी सकाळची भाजी ला काय भाजेल तर खाली तिकड सोमोार दुकानात जाऊ तर त्या तिकडून आलं त्यांना तुम्ही घ्या मग तुम्ही घ्या फि फिरा म्हणे आन आमच्या बाबांना नाय हं हं बाबा घेत नाही लवकर कधी तर काल पहिल्यांदा घेऊन गेले ते खाली
हं
हा निघाला कोणी घराच्या बाहेर दार वाजलेलं पाहिलं त्यानी कि असं पळ पळत सुटतो पहिले जाऊन जिन्याकडे निघतो तो. सगळ्यांच्या आधी काल घेऊन गेलेत ते संध्याकाय तर हम्म लय बदमाश आहे ते पप्पा टीशर्ट टीशर्ट कपडे घालताना पाहुन त्याच्या पप्पाला कि लगे पळत तो जिण्याकडे
मी ते समलं काय हसा येन राला गोड त्याले पाहि तर खरी
सगळं फेकुरायला इकडं तिकडं आहे ना रे
ढेबरी भरलय ना म्हणून खेळून राहिलाय हम्म खाऊन सांगतेन ढेबरी ढेबरी भरलेली आहे म्हणून ढेबरी खाली झाली की मग रडणं
हाहं समसे सर्व
मग बोलते सगळं स मग हे कळतं सगळं ज्याच्या वस्तू काही द्यायला लावली की देते ना आता कोणा ज द्यायला लावली आपण आई बाबांचं नाव घेतलं दिदीचं पप्पांना दे म्हटलं की बरोबर देत
हाव रेश शिवांश
मी त्यांचा तर लम भाजी चे ते पाठ दोन डबे से सेपरेट सेपरेट देते भेंडीची भाजी न हे पोळे वेगवेेगळ्या दिल्या होत्या तर पोळ्यांचा डबा गरम हो त्या थोड्या गरम पोळ्या होत्या मग मी त्याला देत नव्हती भाजी थंडी होती भाजीचा डबा देत हो त मला पण तू पा पटला तर सगळं पो सांडून देशील त्या म्हणतात ज पप्पां जव द्याेत बरोबर आनंदेत हो त्यांच्या पप्प त्यांच्या पप्पाच्या हातात हम्म सगळं बरोबर देत तो म्हटलं ते बरोबर करते
मी तेश म्हटलं बरं आहे समजते तेवढं त्याले सर्व
पोंगे कोणत्या डब्यात तळून ठेवते ते सुद्धा माहिती चपटा डब्या बरोबर डब्याला जाऊन मार हात लावीन आपल्या म्हण दे म्हणून
हा हा हा चपटात एवढा हुशार आहे झाल
किट ड्बा माहिती तर बिस्किट तिथ किचन वाट्याच्या गॅसजवळ टक ज ठेवलेला आहे प्लास्टिकच्या डब्यात त्याच्या आप काढून देतात तिथं जाऊन तिथं जाऊन उभं राहते आणि ते मागते बरोबर मापल्या दे म्हणून ह नर्ष अच्छ अचछ अचछ
थां मी तुले लावते
हा हा